हॅलो आवाज येत
हा येताेय
हा बोला ना मगाशी आवाजच येत नव्हता तुमचा
हा हा नाही ते काम होत ना काम करत करत हे करत आहे.
हो का हा हो आणि मगाशी हो घरीच असते ते मी हेच असं घरातून जमल असं करते. काय कार्य ॲपवरती वगैरे
हा कधीपासून करताय हे
मी बरेच दिवस झाले करते पण मध्येच मी बंद केलत म्हणजे नव्हत तसं कामच नव्हत ॲप वरती आ मग आता मी प्रेग्नेंट होती. मग त्याच्यामुळे पण मी बंद केलतर काम पण बंद होत आता बाळ थोडं मोठं झालंय ना हम्म घेतली करायला तुम्ही कुठे असता
मी हातकणंगले
हा अच्छा ठीक आहे ठीक आहे तिथे पाऊस आहे नाही इथं पाऊस नाहीे नुसतं असं वातावरण होतय आभाळाल्यासारखं वारं सुटतंय पाऊस नाहीये खूप गरमी हाय.
आणि किती टास्क केलाय तुम्ही आधी?
मी पै प आत्ताच चालू केलं मी हा दुसरा हाय बहुतेक कॉल माझा.
कॉल हा ते एकाला नंबरवरती पाच केलं तरी चालतात.
हा असंच काहीतरी आहे पाच झाले पाहिजेत. हो ना ते आता ब सगळे जण आहेत ना प्रत्येकाला टास हे करायचं मा हा दुसरा चालू आहे. असं काय मी आताच क कराय घेतले तुमच?
वीस झालेत
हो का आले की होत म तुमचे
हो तीस करायचेत.
हा तेच की आले की आ हा माझ आता स्टार्टिंग दुस
हा ते कालपसून आलंत ना टास्क? स त्यामुळं आणि आलं तर तीन महिन्यानंतर
हा हा तेच की माझं पण तसच झालं तीन महिने आज अशी पण मी प्रेग्नेंटच होती, पण तीन महिने काही नव्हतंच, कामच नव्हतं ना काय आधी आलत पण तेव्हा म्हणजे झाले. तो असं तीन महिने अवेलेबलच नव्हत त म्हणजे कामच नव्हं हा हा त्याच्यामुळे काय नाहीच घेतलेलेच नाहीये.
हा हा म आता घरीच असताय की काय?
घरीच की घरीच असते आता बाळ छो त्याच्या हयने आणाय जातेत कुठे बाहेर वगैरे. आणि असं बाळ छोटं ने पण मी नाही कुठे बाहेर जात नाही घरातूनच आपलं जमेल असं काही करायच असायल ॲप वरती कार्यावरती वगैरे येत ना काम तेच करते नाही लई वर्ष पण नाही झालेत अ. असं पण नाही वो म्हणजे थोडे दिवसचं झाले अस
हा म्हणजे कशी माहिती मिळाली याची तुम्हाला?
अ हे म्हणजे माझ्या अं रिलेशनमध्ये होत. हम तुम्हाला.
हे आम्हाला माझ्या मैत्रित न दिलेले कॉलेज मधलं सरांनी सांगितलेले
पण तसच म्हणजे माझ्या, अस माहिती माहिती मिळतं‌. त्यांना कसं तसंच आपल्या घरात बसून. काहीतरी होतय ना. मुदा हा असं बाहेर जालता येत नाही. लहान मुलगा आहे माझा. आणि एक मोठा पण आहे त्याच्यामुळे नाही जाता येत ना बाहेर. मुलांना सोडून, वेळ जुळत नाही त्याच्यामुळं चालतय
चालते एक दोन मिनिटात झाले की कर करूया फक्त हा..
हा ह चाल ते ठीक हाय म ठीकाय आता हे झाले